हा काय करताय?
हा आवाज येतोय?
हा येतोय ना, तुम्हाला येतोय?
हो हो, येतोय, येतोय.
काय चाललंय?
काय नाही जेवण वगैरे झालं आता, बसलंय.
काय केलंय आज जेवण? स्पेशल!
जेवण झालं ऐका ना आपण कोण टॉपिक वर बोलायचं हे, काय तिकडे फिरण्यासारखं काय आहे तुमच्याकडं.
हा आहे ना कासय.
अहो, तुमचं नाव सांगा ताई अगोदर. ऐका ना, ऐका, तुमचं अगोदर नाव सांगा.
माझं नाव विजयाय.
विजया काय?
माणे.
अच्छा विजया माने. अ कुठून बोलताय?
सातारा.
अच्छा साताऱ्या वरून. हा तिकड साताऱ्यामध्ये का, माझं नावय ना दिलशा शेखय.
हा
हा, मी इथं शिरूरवरून बोलते. शिरूर माहिती का? पुण्याच्या पुढय. इथ पुण्याच्या इकडे हा, नगर रस्त
शिरवळ का?
शिरूर, शिरूर. शिरवळ नाही?
शिरूळ का? हा हा.
सांगा ना, तुमच्याकडे काय असं फिरण्यासारखं काय आहे का चांगलं?
कास पठारय फिरण्यासारखं आणि महा महाबळेश्वर एक पॉईंट लय भारीया.
अच्छा, तुम्ही गेलाइत का?
तिकडे कासला गेला ना तुम्ही, तर क्लास कासला सगळ्या वेगवेगळे फ्लॉवर्स वगैरेयत. वेगवेगळ्या प्रकारचे नवीन प्रकारचे, तुम्ही कुठं बघू पण शकत नाही. असय फ्लॉवर्स असतात तिथं. भरपूर माणस येतात लांबरून बघण्यासाठी, तेवढा पॉईंट बघ एक दीड महिना फक्त दोन महिना चालत असेल, फक्त ते फ्लॉवरच. तर नसतात एवढे. हा, पावसाळा संपल्यानंतर. अ हिवाळ्या चालत बघा जास्त करून म्हणजे दिवाळी नंतरच सीझन तो जास्त करून चालू होतो.
हम्म
एक, दो दीड -दोन महिने चालतो फक्त, जास्त करून. जास्त दिवस नाही चालत.
तुम्ही गेलेत का कधी
हा भरपूरदा. आणि तिकड तलाव पणय वगैरे महाबळेश्वरला कस म्हणजे गेम्स वगैरेत. परत अ ते घोडे वगैरे असतात ना रनिंग व गैरे करतात, तशा टाईप मधे परत व थंड वात वातावरण आहे परयंत असे धबधबे आहेत बघायसारखे बर तुम्हाला सांगते असे वेगवेगळे पॉइंट आहेत. मग उंच उंच तरारे वगैरे परत ढग वगैरे खाले आलेले असे दिसतात. पावसाळ्यात गेल्यानंतर अ बरं तुम्हाला सांगते असं गेम्स वगैरे नसतात का ते चॉकलेट वगैरे असतात आता नवीन निघालत. हा तसे गेम्स वगैरे असतात भरपूर काही तिथं महाबळेश्वर मध्ये बघायस तोपर्यंत देवस्थान आहे.
जेवण वगैरे छान भेटतं काय तिथे
हा भेटत ना महाबळेश्वर मध्ये राहायची वगैरे सगळी सोय रुम वगैरे आहेत तिथं आणि तिथं जेवणाची वगैरे सगळे सोय आहेत
ह ह रूम्स ला भाडे वगैरे जास्त असतील ना
हो आपण घेऊ अशा रूम आहेत तिथे हजार दीड हजार पासून असेल स्टार्टिंग आम्ही कधी राहिलो नाही ना आम्हाला जवळ पडतं मग आम्ही येऊन जाऊन करू शकतो लगेच आणि तिथं राहण्यापेक्षा इकड बाहेर पण राह हायवे वरे इ हायवे एक रात्री तर हजार रुपये होतात ना एक अकी रात्र राहायचं म्हटलं तरी ते बरं पडत पण तिथं आपण जर राहिलो वगैरे ना तर छान असतं का तर रूम मध्ये स्विमिंग पूल आहे तिथे पण एन्जॉय होतं. तॉपला बऱ्या पाहिकीे
हम् हम् हम् हम्
तुमच्या इकडं काय काय फिरायसखं अ आम्हाला अ दोन अडीच तीन तास लागतात जायला दोन अडीच तास लागतात.
अरे बापरे तरी जवळ आहे मग म्हणायचं नाही का
बाईक वरून तेवढा वेळ पण जाऊन तिथ सग पॉईंट फिरून वगैरे यायचं म्हटलं तर टायमिंग नाही पुरत पण आम्ही कसं बरेचदा गेलोय ना त्यामु आम्ही जाऊन येऊन केलेय. ता प्रत्येक वेळेस एकच पॉईंट आपण नाही ना डबल डबल बघत. प्रतेकच वेगवेगळे पॉइंट बघतो.
अच्छा
तुमच्या इकडें काय
आमच्या इकड आहे ना रांजणगाव माहिती का रांजणगाव गपती हा रांणगाव गणपती तिथ पाण्यासार मंदिर आहे एकदम पुरण काळलं मंदिर आहे छान नाही का रस्त्या लगतच आहे रांजणगाव गणपती नाही का रस्त्याच्याकड
हो हो मी आलेली लहानपणी आलेली
हो हो जागरूक देवस्थान आहे नाही का तिथलं
हो
हम हम यायचं ना परत कधी आल्यावरती
आता बघू पुढल्या वर्षी
आा
पुढल्या वर्षी यायच आता तुळशी बागेत येतो आम्ही म्हणजे गेल्या वर्षी आलेलो आम्ही तुळशी बागेत बागेत
अच्छा.
हंम्म प्रत्येक वर्षी एक-एक पाॅईंट फिरायचा यंदा गोव्याला गेलेलो ना. मग दरवर्षी आपण जर.. सारखं फिरत बसलो दर महिन्याला तर काय उपयोग ना? मग यंदा गोव्याला गेलेलो पुुढच्या वर्षात.. आता वेगळा पाॅईंट धरायचा प्रत्येक वर्षी वेगवेगळं फिरत राहायचं. वेगवेगळं काय-काय बघत राहायचं ना.
मुलं वगैरे आहेत का तुम्हाला नाही?
नाही-नाही आम्ही दोघंच आहे.
त्याच्या मुळेच फिरता एवढं..
मुलं असल्या वर फिरा येत नाही का?
नाही ना, मुलं असल्यावर लहान-लहान मुलं असतात कसं जायचं ना मग असं.
जायचं त्यांना घेऊन काय करायचं. त्यांना पण फिरायला येईल ना? आणि जरी असते तरी आम्ही... त्यांना घेऊन फिरलो असतो फक्त एवढंच की त्यांची शाळा वगैरे चालू झाल्या ना की मग नाही फिर... येत मीच मग काय सुट्टीत नाही एवढं फिरायसारख पण नसतय काय. उन्हाळ्यात नाही जसे पॉइंट कसे हिवाळे.. आता झाले अ दोन, दोन महिने झाले.
दोन महिने? हां मंग काय.. थोडेच दिवस झालेले, मला वाटल बरे दिवस झालेले.
नाही, नाही आत्ता लग्न झाले आमच.
अच्छा, अच्छा काय करतात मिस्टर तुमचे?
कंपनीत जॉबला आहेत मॅनेजर आहेत मं कंपनीमध्ये. इथ सातार मध्ये, सातार मध्येच.
साताऱ्यामध्येच आहे का?
हो.
हं, हं, हं, हं म्हणजे पर्मनंट आहे का?
अं काय म्हणला?
आहे का
हो परमनंट आहे.
अच्छा, अच्छा.
आता इकडं ट्रान्सफर झालेत. त्यांचे चार-पाच वर्ष झाले.
अच्छा, अच्छा, अच्छा.
तुम्ही पण, तुम्हाला बाळ असेल ना?
हो मला..
हो आम्ही दोघंच असतो.
हं
हां ना. आई-आई आहे ना त्यांना, पण त्या आई गावाकडे अस.. त्या हा, बरेच मोठे आहेत मग.
हम्म हम्म कॉलेज ला जातात.
अं आहा.. आमच्या आई आहेत ना? म्हणजे त्यांच्या आई आहे. पण त्या गावाकडेच असतात कधीतरी येतात मग आमच्याकड. सुट्टीला म्हणल तर अस. चार-पाच दिवस येतं त्या, राहतं त्या, जातं त्या परत सिटीत कसं.. अं ज्या अं वयस्कर बायकांना करमत पण नाही ना? त्यांना सवय असतें गावाकडची आणि गावाकडचं वगैरे वातावरण पण जरा वेगळं असतं. पण त्यांना सवय नसते एकतर गावाकडे राहायची. सिटीत राहायची ना मग? त्यामुळे येत नाहीत जास्त त्या आणि गावाकड कसं आपण ह्याच्यावर बोलवून त्याच्यावर बोलून दिवस जातो. तसं इथं कोण कोणाला विचारत नाही काही नाही त्यामुळेअसं त्यांना कोडल्यासारखं होतं ना पूर्णपणे.
हम्म हम्म हम्म गावाला असतात का ते जास्त करून.
हो गावाकडे असतात तिकडे मोठे भाव आहेत ना ह्यांचे.
हम्म हम्म हम्म कोणतं गाव म्हणले?
कटापूर कोरेगाव. कोरेगाव माहित असेल? हा त्या साइडला आहे हो हो या साइडलाच.
सातारच साइडलाच असेल ना?
हो.
आम्ही येतो पुण्याला नाही ग कमरली दुर्वेशची दर्गा आहे, ना तिथे येतो शेवा पुरला हा. शेवापूरला गेलत का कधी नाही?
नाही. आम्ही इकडचे पाईंट जास्त करून फिरलेत.
साताऱ्याच्या तिथंच दर्गा ते.
हा का? नाही एवढं काय माहित. हे गेले त्यांनी काल विषय काढलेला माझ्यापाशी. काल का परवाच काढलेला हे गेलेत मी नाही गेली कधी. त्यांचा एक कामगार होता, त्या कामगाराला घेऊन गेलेले म्हटले ते.
हा हा.
अ काय म्हटलं देवळात.
बरं बरं ताई तुमच्याशी बोलले आहे त्याबद्दल बदल नाही का म्हणजे बरं वाटलं मला बोलले तर टाइम वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. हा ठेवू का मग?
अ पाच मिनटं थांबा पॉइंट झाले नाहीत झाले का? हा झाले.
का
हा चालते का?
म काय तली
क प जा